हॅलो
हा तुमच भांडी दु कॉन
हो हो बोला ना
हा आमच्या पाहुण्यांच्या...... पुढण समजलं तुमचं दुकान मला जरा संसार सेट बद्दल चौकशी करायची होती.
हा, हा, हा तुमच्या घरी लग्न हाय काय कुणाचं?
हा आमच्या बहिणीच्या मुलगीच लग्न आहे. मग आम्हाला भांडी घ्यायची होतीत.
मिळेलच ना आमच्याकडे सगळ्या प्रकारची भांडी मिळतील. तरी तुम्हाला काय काय घ्यायचं होतं आणि बजेट वगैरे कसं हाय?
आम्हाला काय सगळी चांगलीच भांडी पाहिजे होती. मी सगळंच घेणार आहे. अगदी गॅस शेगडी पासून मिक्सर, कुकर आणि आपली रोजच्या वापरात सगळी
मिळेल, मिळेल तुम्हाला सगळ्या प्रकारची भांडी मिळतील. गॅस, मिक्स र शेगडी सगळ मिळेल.
हा हा शेगडी कशी. शेगडी कशी? काचेची मिळलं का?
हा काचेची पण आहे स्टीलची पण आहे, दोन बर्नरची आहे, तीन बर्नरची आहे.
हा हा ह ह काय किमती कशा आहेत म शिगडीच्या
दोन बर्नर स्टील चे घेतला तर पंधराशे पासून स्टार्टिंग आहे.
हा हा
घेतला तर दोन हजार पासून आहे पुढे.
होय काय बरर
तीन वरच्या पासून सुरुवात आहे, तीन वरच्या पुढे
कंपनीचेत तुमच्याकडे?
मिक्सर आपल्याकडे बजाज कंपनीचा आहे, बॉस कंपनीचा आहे, प्रेस्टीज आहे, फिलिप्स आहे.
ह ह ते फूड प्रोसेसर, फूड प्रोसेसर मिळेल का तुमच्याकडे? आम्हाला फूड प्रोसेसर घ्यायचं होत.
फूड प्रोसेसर पण आहे ना
फूड प्रोसेसरचा काय किंमत
ज्या त्याची आवश्यकता असेल तरच घ्या असं मी म्हणेन कारण काही लोक असतात ते फूड प्रोसेसर घेतात की
आमची मुलगी जॉब करते ना त्यामुळे तिला म्हणजे पीठ वगैरे मळायला ते भाज्या कटिंगसाठी ती आम्ही फूड प्रोसेसरच बघत होतो.
हा हा हा त्याचा युज करणार असेल तर तुम्ही घेऊ शकताय कारण नाही तर एक काही काही लोक फक्त फूड प्रोसेसरचा वापर फक्त मिक्सर म्हणून करतात.
नाही नाही आम्हाला आम्हाला सगळ्यासाठीच वापरायचं होतं ते
हो चालेल ना मग तो पण आहे आपल्याकडे बजाज
बर बर चालेल आणि काय मरे रेग्युलर तांब्याचे रेट कसे चालूयेत सध्या?
तांबे म्हणजे कॉपर का?
हा कॉपर
कॉपर तरी काय घेणार आहे? तुम्ही कॉपरचे फिल्टर वगैरे
आम्हाला फिल्टर घ्यायचं होतं? एक तांब्याचा कळशी घ्यायची होती?
हम्म हम्म म्हणजे धार घालण्यासाठी धारेची भांडी.
हा धारेची भांडी
तुम्ही जर प्रत्यक्षात आलात तर कळेल, कारण प्रत्येक वस्तू ह्या वजनावर आहेत तांब्याच्या.
हा हा ह आणि तुमच्याकडे?
दोन हजार रुपये किलोपासून आता सुरू आहे सध्या.
होय का? तुमच्याकडे समया मिळतील तांब्याच्या?
हा पितळेच्या पण आहेत आणि ते नवीन व्हाईट मेटेरर म्हणून आलेय धातू.
हा हा चालेल चाले सगळ्यांनी हे विचारायचय मला देव देव मिळतात का तुमच्याकडे? कृष्ण गणपती वगैरे,
गणपती पण आहे
हा ते आम्हाला देऊ पण लागतील. चालेेल चालेल हा. आणि गिफ्ट साठी गिफ्ट साठी काय आयटम आहेत तुमच्याकडे?
म्हणजे तुम्ही पाहुण्यांना?
हा रिटर्न गिफ्ट म्हणून साड्यानऐवजी वस्तू द्यायची झाली तर?
हा हा असे छोटे चौरंग पण आहेत ना आपल्याकडे. म्हणजे आपण आरतीत ताट ठेवण्यासाठी वापरतो ना. छोटी.. तसे रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकताय त्याला बॉक्स पण येतो आपल्याला बॉक्स पॅकिंग
हा दोनशे तीनशे रुपयांपर्यंत चालते. आम्हाला
दीडशे रुपये पासून सुरुवात हाय.
बरं बरं
तुम्हाला गिफ्ट पॅकिंग पण करू करून मिळेल.
चालेल - चालेल आणखीन काय वेगळं तुमच्याकडे देण्यासारखं
रिटर्न गिफ्ट साठी - -
हा रिटर्न गिफ्टसाठीच - -
म्हणजे कशा प्रकारे हवं आहे तुम्हाला म्हणजे त्याचा यो वापर झाला पाहिजे असं काय हम् हा आता ते तर एकदम शंभर रुपये पासून आहेत आपल्याकडे कमीत कमी हो हो हो त्याचा पण वापरू होऊ शकतो. ते पण तुम्ही देऊ शकता.
हा हं ह आणि टोस्टर टोस्टर ब्लेंडर अशा वस्तु ना इलेक्ट्रिक सगळ्यात
हो हो हो हो सर्व सर्व वस्तू अवेलेबल आहेत. तुम्ही फक्त दुकानात या तुम्हाला जी पाहिजे वस्तू पाहिजे ते सगळ्या मिळतील तुम्हाला
हा हं हा हा मला सगळं स्टील, अल्युमिनियम चे डब्बे वगैरे पण पाहिजे होते सहा सहा चे सेट हा सगळ मी सगळ मी सहा..... तसे सेटच घेणाराय.
णजे सहा ताटे सहा वाटी
हा हा तसच हो चमचे, प्लेट
मुलगीला तुमच्या बाहेर जायची गरजच नाही अशी सगळ्या वस्तू पाहिजे.
हा पूर्ण सगळ्याच वस्तू - -
हो -हो चमच्यापासून पूर्ण आपल्याकडे मिक्सर, शेगडी, कुकर सगळ्या वस्तू मिळतील तुम्हाला एकाच - - दुकानत
हं हा आणि अधिक वान अधिक वान साठी द्यायला तुमच्याकडे काही तांब्याची वस्तू - -
अधिक वाहनसाठी सहसा तर तांब्याचं निरंजन आणि केळीचं पान असं देतात सगळे
हा हा ह ह आणखीन काय वेगळं देता येईल मग
तांब्याची बॉटल पण आहेत. तांब्याचे ग्लास आहेत. तांब्याच्या जग आहे. तर सोन्या चांदीचे दर वाढलेत त्यामुळे सगळी आता तांब्याच्या वस्तू हम् तुम्ही तांब्याची बॉटल वगैरे त्यांना जग देऊ शकता म्हणजे त्याचा पण वापर करू शकतात. आणि दिवे पण तुम्ही देऊ शकता म्हणजे रिटर्न गिफ्टसाठी
होय का, ते आहेत आमच्या बजेटमध्ये?
शंभर दीडशे पासून तुम्हाला मिळतील.
हा हा पण त्याला मला पॅकिंग येणार. का?
दिव्याला, हा सिंगल दिव्याला सिंगल बॉक्स असं करून मिळेल पण त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील बॉक्सचे. कारण प्रत्येक देवाला बॉक्स नसतो. तो ते आम्ही बनवून घेणार तुमच्यासाठी, हो हो त्याचा जास्त खर्च नसेल चार पाच रु ते परबॉक्स लागेल.
होय का?
हो हो
चालते चालते ठीक आहे आणि नॉन स्टिक मध्ये भांडी आहेत काय आपल्याकडे?
कोणती
नॉनस्टिक नॉनस्टिकच्या कढया.
नॉनस्टीपेक्षा तुम्ही आता ते नवीन सुरू झालय ट्रायप्लाय म्हणून मटरेल त्याच्या घ्या तुम्ही मी सजेस्ट करेन.
हा हा मी बघितलं होतं ते ऑनलाइन तर ते जरा कॉस्टलीये ना, हो माहिती आहे. पण ते जरा कॉस्टली वाटतंय मला, किमती जरा जास्त आहेत त्याच्या.
आता भविष्यात तेच चालणार वापर कारण हल्ली अलुमिनियम चा वापर कमी झालंय ना. त्यामुळे सर्व लोक आता नॉनस्टिक आणि अल्युमिनियम नॉनस्टिक आणि अल्युमिनियमचा कमी चाललाय वापर. त्यामुळे मी सजेस्ट करेन तुम्ही ट्राय ह्याची कढई ट्राय पाहिजे. पा
त्याच्यामध्ये काय काय येतं, कढई आणि पातेली काय?
तेली पण आलेत आता कुकर पण आलेत त्याच्यामध्ये तवे पण आलेत. हो हो फ्राय पॅन आलेत.
होय का पण म तेच बघूया म्हणजे आम्हाला देण्यासाठी आम्ही तस चांगल्याच वस्तू बघतोय सगळ्या
आणि मेन म्हणजे ट्रापलायच गॅसवर पण तुम्ही वापरू शकताय. प्लस आपली इंडक्शन शेगडी असतील तेज्यावर पण
हा, हा, हा, हा हो आता गॅस मिळत नाहीये त्यामुळं हं
हा बर आता युद्धामुळे गॅसचा पण प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्ही इंडक्शन पण मी वापरू शकता.
हो, हो चालेल कि ती भांडी बरी पडतील मला वाटतेय.
आणि एवढा काय जास्त महाग नाही आहेत ते. सगळ्यांनी ते म्हटलंच महाग हाय, महाग हाय खर शंभर दोनशे रुपयेचा फक्त फरक पडतो.
हो येता
हो हो हो
चालतय ठीक ये बघते मी मिस्टरांशी बोलून घेते माझ्या.
हा आपलं दुकान सोमवार ते शनिवार चालू असतं बघा दिवसभर फक्त संडे सोडून तुम्ही
होय का? बर, बर ठीक पण अवो काय होत मिस सर ना माझ्या रविवारची सुट्टी असते, मग त्या दिवशी काय ऍडजस्ट होईल का?
संडे दिवशी असते का सुट्टी?
हो, हो.
तुम्ही सकाळच्या टाइमिंगला येऊ येऊ शकता? कारण संध्याकाळ नंतर नाही मिळेल ते
होय का? चालेल आमच्यासाठी तेवढं सकाळी उघडलं तर बरं होईल. कारण आम्हाला इतर दिवशी वेळ नाही मिळत. मिस्टरांना माझ्या रविवारची सुट्टी असते.
मी एक काम करतो, संसार सेटला जे जे साहित्य लागतं ना त्याची लिस ते मी तुमाला या नंबरला व्हाट्सअप करतो तुमचा हाच नबंर आहे ना व्हाट्स आ मी ह्या नंबरला वा पाठवतो लिस्ट म्हणजे तुम्ही त्यातून सगळे सिलेक्ट करून या. म्हणजे आपल्याला आल्यानंतर नंतर फास्ट होईल.
चालेल, चालेल हो आम्हाला पण लिस्ट बघितली की कळेल आपल्याला काय काय घ्यायचंय, काय नाई.
त्या लिस्टमध्ये वाढवू शकता.
हो, हो. ठीक हे चालेल ठेऊ मग्
हा या तुम्ही
हो हो हा हा ठीक हे चालेल
ओके थँक्यू
हा, थँक्यू